तू तू नाही भरू शकत का त्याचा फॉर्म तू फॉर्म नाही भरू शकत त्या अंगणवाडी सेविकेचा काय तुझं शिक्षण
बारावी
आज बी ए ला ऍडमिशन नाही, अरे देवा मग त्या रिटायर झाला ना त्या म्हणजे
नाही आली ना
नाही फॉर्म आता येथील म आ आ जून जुलै मधी निघल एप्रिल मधी रिटायमेंट होती त्यांची कारण हे ना ते काय होत त्याला आ त्यांची जागा लगेच रिक्त झाली ना.
त्यांची जागात कमी झाली पण मदतनीसच लागना तिच्या जागी यार
हा त्यांच्या जागेवर मदतनीस लागण पण मग जर असं जर त्यांनी ठरवलं म्हणजे ऑफिसवाल्यांनी जर निर्णय घेतला त मदतनीस संग आत्ताच लागेल ना ती तर मग ते ते अनुभवावर राहत ना दोन वर्ष झाले का हम् मग त्याची ती एक जागा रिकामी हाय मग खाली हा मदतनीसची जागा खाली राहीन मग कारण आता हे काही काम नसलं या बायांच काम बी नाही जर त्यांचच करू देत पडून देईल सगळं त्या मदतनीसचा फोन करून मग करून घेत अन का ग ते ती ताई तुमच्या एवढ घरातली तेन त्यांनी तरी पण ग्रुप अन पाय ते सासूना तूही चुलत सासू
मग सासू ठेवण
अन काय बाई मंग एवढं घरातल्या घरात असूनही हिचा अजून विश्वास नाही का काय लगी
हं हं तरी कदरले मी मागून मागऊ
हाव ना एवढं म्हणजे नाही सरपंच अन सदस्य आणि एवढं सगळे आल्यावर तरी बी त्यांनी म्हणल्यावर मग अवघडये ना?
हाव
मग अन इथं त लेगीन मागितलं तरी कोणी देऊन टाकीत लेगीज
नाही ना आता त्यांचा हक्क नाही ना मग मी त्यांची रिटायर व्हायचीच वाट पहात होते ना
हा जाऊ दे म आत्यांच हक्का च नाई बर झालं
ते आता असो नसो मयुर यील विचारीन ती जर म्हणली तोडा कूलूप चावी विनेरी सापडली तरी
हा म बरोबर हे कारन आता सगळं मयुरीच्या हातामधे राहिन हा चालत ना म
तिथं ए अजुनबी तिच्या हातात देते की नही देती कानु बाई काही
एप्रिल मध्ये त्यांचं जे झालं ते. सेवानिवृत्ती सोहळा त्याच्यानंतर चालत नाही काहीच
हां ताईच आवघडच काम बई
कायला माल तिला माग कॉल केलता त त तई तिच्या सोबत
कोना सोबत?
मयुरी सोबत
हाव का?
आता हे फोटो काढायला ते कॅप्चर करायला फोन केलता न मालती न
हा हा हा
तिला सांगत होत्या व्हिडिओ पाठलाव नी आस करालाव
हाव का
फोनमधून स्पष्ट त्यांच्य दोघीचं संभाषण चालू आस ऐकायला येत होत.
कधी आता ह्यामहिन्यात? पण मग झाल्यावर मंते मॅडम त म्हणे बी त्यांची रिटायरमेंट हे म्हणे.
कोनू बाई आता या पाच सातारखेला फोटो कॅप्चर ला माला फोन केलता तिने.
नाही फोटो कॅप्चर त किती दिवसाची करुराहीली.
मयूरी च का हव का. मयूरी कोणच्या आजीना कोण ती आजीना साळुंके का म
मदतनीस्ती नाव सुनी
हा हा हा ती दामणगावची मला वाटलं की काय माहित बाई पण त्या दिवशी म्हंटले बी ते तस
त्याच त्याला
काही मग बाकीच नाही मग ते पण मग ते म्हण रिटायर झाल्या म्हण त्याने काही काम केलं नाही म्हण ताण होता म्हण त्या बईचा पण मग होऊन गेल म्हणे आता डर ते टेनशन नि राही म्हणे आता कुटी मदतनिस हुशार म्हणती खुद करती म्हणे काम
हो
हा बघू मग काण अजून काय आ
झाले तुमचे फोन
पाहते न मी थांब एक मिनिट
नाहीत मग मला सांगा मी करती एक दोन